हॅलो बोलून बोलून घसा बसला.
झाला तर अनेक दोन करूया म्हणजे होते तुझं पण होते माझ पण होते.
दोन का तीन करायला पाहिजे होतं.
तइन कराय पाहिजेत. नाय झोपायचं नाही आज कम्प्लीट करायचं बघ. ह हं
मी झोपतच नाही, महिनाभरात कित किती बडबडालीस ग, उगचच.
झोपल्यात का काय शेजारी?
जाग आली त्यांना माझ्या आवाजाने बडबड बडबड चालूच ये.
हं हं ताप नवऱ्याचं बिचाऱ्यांचं अवघड झालंय सगळं. सगळ्या बायका हेच हं हं व्हय ना
होय.
आमच्यात पण तेच हाय. मला माझ्या मैत्रिणी सांगितली इथंच आहे ना शेजार राहायला. हम्म. तिचं झालय ग सगळं पूर्ण, झालंय.
पैसे मिळालेत तिला?
हो मिळाले की आलेत तिचे. तिजे तरी सतराशे आहे जमा झाल्यात. अजून प्रोसिजरमध्ये आहे.
हं हं दुसरा टास्क आला तिला आलाय तिला?
दुसरं तिचं दोन-तीन झालेत वाटतं बहुतेक
दोन-तीन टास्क झाल्यात?
होय होय.
दुसऱ्या टास्क मध्ये काय आहेत.
तेच की तू म्हटलीस ना ते ऐकून हे ऑडिओ ऐकून हे करायचं.
टाईपिंगचा होत काय
टायपिंगच तिसऱ्याला काय पॅरेग्राफ वगैरे काय असतं वाटतं.
आणि.
आणि तिथपर्यंतच माहित आहे, मग तिथ ना पुढणं काय माहित नाही. तिचं पूर्ण झालं, म मला तवा तू म्हणली होती ना, जॉईन हो जॉईन हो म्हणून. मी म्हणचलो. म्हणजे रिस्क असली तर मीच का नई म्हटलो.
हम्म मी पण पहिला. ती पण मला माझी मैत्रीण पण मला म्हणालती जॉईन हो, तू कर म्हटलं पहिला मग तिचं पेमेंट जमा झालेलं, नई म्हणून मग मी पण घेतलय
बर. मग ते तिला म्हंटलं तुझं झाल्या बघतो म्हंटलं कसं कसं काय काय, मला जमलं तर करणार बाई म्हटलं नंतर मी बाहेर पडनार कसं कंटिन्यू आप आपल्याला व्हायला पण पाहिजे नई बोलायचं.
हम्म.
तरी ह्या पोरी होत्या म्हणून मला एवढं काय वाटलं नाही, पाणी. पोरी म्हणजे त्यांनी पण कॉल केल्या मी पण केलं होत्या पोरीनी खरंच म्हणजे हे केलं असं तरीस घेतलं
होय.
ते आता मी तिला कॉल करणार होतो, खर म्हटली मग झालंय माझं म्हंटली, मग दोघींचं एकदमच. झालं वाटतं ते
वेदिकाच पण झालं.
होय तिचं पण आणि तिचं पण दोघींचं पण झालंय.
मी पण त्यांना दोन तीन चार कॉल केलेल दोघीसनी.
माझ संचिता बरोबर झाले, तरी पाच कॉल झाले. पाच क नाही सहा कॉल झाले. आणि वेदिका बरोबर चार झाले कि होय, चार झाले. मग पाचवा करणार होते. मग ती म्हंटली झालं पण, तुमचं झाल्यावर मेसेज करा म्हंटली. बरं करतो म्हंटलं मग, मग आणि एकटी हाय तिला एक मेसेज केलतो मगाशी तुझ्या आधी.
हम्म.
मला हिने वेदिकानेच सांगितली. करायला फोन.
हा हा.
नाय मी बरं म्हंटलं मग करतो म्हटलं. म्हणून तुला केल मग तिला म असेच टाकलेलो. मग तिचां आत्ता मेसेज आलाय की, माझं झालंय म्हणून. म म्हंटलं मीच राहिलय पाठीवर.
माझ तर म लई पाठिमा राहिले तुमच वीस तर झाल्यात माझ. तर सोळा झाल्यात कॉल सोळा
म्हणून तुला म्हंटलं, अने अनेक मुलगी हा बघ त्यात. शिरढोणची का कुठली तर हाय.
नाव काय?
नाव मगदुम नाही मगदूम नाही. तुल नंबर सेंड करतो मी तिचा. काय नाव पण लक्षात येईना हा तुला पर्सनली मी कनी कॉल करतो तो आणि तुला सांगतो मी तुला नंबर पण सेंड करतो आणि हे कर तिज संघ पण बोलण ते जे पण आहे त्याजनंतर हे अस असं सांगितलं की जरा बरं पडते ना प्रत्येकाचं जर मिनट जास्त झाले ना कि मग अ तीस करायला लागत नाहीत ग असंय. मग कंटिन्यू एकसारखं सातशे चोवीस मिनिटं आपण जर बोललो कणी
हम्म.
मग ते काय तिस करायला लागत नाही पूर्णच होतात ना मग ते.
हम्म्म त्यातलं खर पासा कॉल आता रिजेक्ट झालेत ते भरून काढणारच की त्याज्यात त्यांनी.
होय भरून काढणार की मंग तेच सांगाले कंटिन्यू पाचशे चोवीस बोलायचंच. असं पाच कॉल करून म्हणजे बरं पडतंय.
हम्म
मग झणझणीत काय करतेस मावसारी मध्ये?
माऊसारी
म्हणजे वेगळ वेगळं असं काय ट्राय करतेस काय म्हंटलं. फाय मटन वगैरे असं चिकन सिक्स्टी फाय.
चिकन सिक्स्टी फाय जमत नाही घरात करायला.
म्हणजे त्यांच्यासारखं होत नाही सोडं आपलं जरा जरा हेच होते. मग चिकन लॉलीपॉप वगैरे येते की येते की करते की मी.
कसं करताय?
चिकन सिक्स्टी फाय काय लॉलीपॉप?
चिकन
तंदुरी चिकन तंदुरी.
ऑप्शन नाही दोन्ही आवडते.
दोन्ही आवडतय मग काय विषय नाही. छान लागतय ती तंदुरी पण छान लागते.
बनवताय तुम्ही घरात?
होय होय बनवते कि मी अ मस् साला वगैरे लावून का नाही ओहनला लावते नाही.
हा हा हा.
हम्म मग ते होते छान लागतय ते पण आमच्या पोरास्नी लय आवडतंय. तंदुरी ते चिकन सिक्सटी फाय आवढंत नाही करत नाही मी चिकन सिक्सटी फाय घरात. तान ते लय ते तेल वेस्ट होते सगळं.
हम्म्म.
कारण ते दुसऱ्या ह्याच्यात ठेवाय लागतंय ह्या जेवणात वापरायचं नाही लई प्रकार अस हां म ते ओरडतात आमच्या सासूबाई. मग तेजी हेजी भाजी भांडी वेगळी ह्याची भांडी वेगळी भांडी असं सगळं असतंय.
असं हाय व्हय?
होय.
खात नाहीत काय?
नाही तेनी माळ घातल्यात ना.
हां हां हां.
विठ्ठल भक्त आहेत त्यांनी माळ घातल्यात. मग ते भज भजन वगैरे करतात, एकादशी ते न असते नाही मग ते चुकून उ पासाचं तेनं लक्षात येत नाही.
हम्म.
मग ते सगळं वेगवेगळं ठेवायला लागतंय. वास असतंयच राहतेच की गं राहते जरा ते.
होय.
मंगत्यामुळे त्याजि भांडी वेगळी त्यात मच्छीचा एक वास लय येतोय.
होय करताय घरी?
मच्छी फ्राय करते, खेकडा करते.
खेकडा नाय बनवलाय मी कधी कसा? बनवायचा.
ह. ते खेकडं क नाही, नांगी तोडून स्वच्छ धुऊून का नई मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं. मिक्सर ला बारीक करून हम्म ते सस घोळून घ्यायचं चाळणीनं त्याचं सगळं अस रस काढून घ्यायचा.
हां हां.
आणि म त्याला फोडणी द्यायची आमटी. आमटीला हा मस् मसाला टाकून ते आपण त्याच हे काढलेलं असते ना रस. हम्म, तेची आमटी? हा त्याची आमटी करायची मसाला घालायचं ते. उकळी
मधला भाग.
म नाही मधला भाग जो असतो कीनी काय करायचं. एक एक जण का नाही काय करतात? ते मधला भाग ठेवत नाहीत, ते सर सकटच बारीक करत्यात. आणि एक एक जण काय करतात नांगीग ठेवतात किंवा ते मधला भाग ठेवतात आणि मग ते- त्या रश्यात ते घालतात असं करतात, रश्याला कस उकळी येऊन द्यायचं नाही कंटिन्यू असं हलवत, हलवत राहायला लागतं ते.
हम्म हम्म.
त्याला उकळी काढायची नसते. ना ते काय मी खात नाही सोड. खेकडा काय मी खात नाही आमच्यात मिस्टरांना ते आवडतय म्हणून ते कराय लागत
हा हा.
खर तर मी नॉनव्हेज खातच नव्हते, ते हात पण लावत नव्हते मी.
म?
ते लग्न झाल्यापासनं ते कराय लागाय लागलंय. नॉनव्हेज.
खात नाहीसां?
खात नव्हतो मी पहिला आता खायला लागले की मग. आता कसं वेगवेगर ते रेसिपी बघून करायचं. मग ते खायच आणि ते रीलल्स वगैरे काय असतंय की. ह्या मटना नॉन व्हेजच्या मग त्याला फॉलो केले कि ते येतयच ना एकसारखं एक एकाला हे केलं की ते तेच येते एक सारखं स्क्रोल करत करत गेले की मग ते बघितले क कि तोंडाला पाणी सुटते.
होय.
ते व नाही ग बऱ्यापैकी खाते मासा, चिकन, मटन.
हम् हम.
खेकडा तेवढा काय खात नाही ते काय आवडत नाही आपल्याला.
खेकडा खाल्लाच नाही अजूनपर्यंत.
तेचा र रसा कनी प्यायचा असतोय म्हण म्हणजे कमरेसाठी चांगला असतोय असं म्हणतात बा.
कुठ मिळतय काय माहित खरं.
नाही बाजारात मिळतय की.
आमच्या इकड काही नाही मिळत.
नाही मिळत तुमच्या इथं, बाजार कधी असते तुमचा? कुरुंदवाडचा बाजार.
होय काय कुठ? मिळतय मन बाई. बाजार गुरुवारी असते इकड.
गुरुवारी असतोय होय?
हम ह. बाजारात तसलं नॉनव्हेज काय विकत नाहीत खरं गुरुवार दत्ताचा वार आहे.
होय होय गुरुवार आमच्यात पण नाही गुरुवार सोमवार
हम्म.
अस हे वार सोडूनच शनिवार
हम्म.
क
आणि काय?
काय नाही बग. मग शिवण क्लास वगैरे काय केलेस का नाही मेहंदी, शिवण क्लास
मेहंदी येत्या काढायला चांगली.
हम्.
शेवण क्लासला गेलतो पण काय डोसक्यात शिरला नाही येतय पण कधी असं शिवायला वैगैरे बसलोच नाही.
ह. ते जरा माप तेन घ्याच जरा किचकट आहे ना ते.
येतय तस. परत क्लासला जात होतो तवा शिकलेलो.
हा.
पण नंतरन कधी ट्रायच केलो नाही.
ते विसरलं की विसरते ते कंटिन्यू त्यात असल कनी काय वाटत नाही.
ह मम्मी आमची शिवते ना ब्लाऊज त्यामुळ काय एवढं लक्षच दिलं नाही मी मम्मीकडेच देतो शिवायला.
हा बर तुमच्याकडे कशीआहे शीलाई आहे तरी?
डिझाईनचं ब्लाऊज असलं की अडीचशे रुपये वगैरे घेतात. अस्तर होय.
आमच्याकडे डिझाईन चेला पाचशे रुपये घेतात.
एवढं?
होय.
आमच्या मम्मी अडीचशे तीनशे घेत्या फक्त.
इकडे पाचशे चालू हाय आणि गावात तर सात सातशे रुपये घेतात.
आमची मम्मी येवड घेत नाही खरं. शिवत्या छान ब्लाऊज तुला तो तुम्हाला फोटो पाठवतो काय ब्लाऊजच्या डिझाईनचे. छान शिवत्यां.
म्हणजे आता मी जिच्याकडे टाकतोय ना आमच्या गल्लीतच आहे सोसायटीमध्ये.
हम्म.
त्यांनी डिझाईन ला तर पाचशे रुपये घेतात बघ. म्हणजे आपल्याला जशी पाय जे तशे सांगायचं. मग त्यांनी करतात तसं खरं रेट तेवढा आहे पाचशे.
आमच्या मिस जास्तीत जास्त तीनशे रुपयाच्या मध्ये लेस